हॅलो. हॅलो. झाल का धुन भांडी.
भांडे झाले आता खिचडी टाकते म्हटलं.
खेचडील जमवत का.
काय त्या नऊपच जाने
ह बोरला डब्बे करून देला अस.
त उडई ना रोज रोज थोड काय खात
हम्म तेव आहे मला बर नवीन आयटम.
मग र बीज वार पोळ्या खायला मला आवडते.
तुमचाच मत आमच्या सारखं त्याच काय जमतं आम्हाला भाजी पोळ्या खिचडी बी असली तर घच लाग
आता हे गेले संध्याकाळी तीन सहा सात वाजता. संध्याकाळीच ऐकात करायच.
प डब्बा घेऊन जात असल ना म. हम्म बँकेत जाते ती आता.
ह महाराष्ट्र बँकेत बी आहे दुकानावर बी दोनही कारखाना.
होा आता घरी नाही मग काही स्टेट
हम्म सोनपीिक उतरा न बई गन महाग आता नटा.
हा.
हम्म तुमची सासूबाई इथेच येत मग.
हम्म.
हा होका.
हम्म.
टाका.
आ. तुमचा आवाजच काय आहे गुतुराला गडे.
आ.
तू म्हणे मी
त्याच्यामुळे
काही निवढ तेवढं बोललं थोडं भारी हे झालं काही नि हो दहा मिनिटं होऊस तोवर अस.
काय बाई मला तर पाहतच नाही.
तुमच्या मग आता वीस कॉल झाले तुम्हाला डबलस तीस त मग तीस स्कॉल राहातील डब्बल हे. ती जरा दहा दहा मिनिटाची म्हणजे याका पहिला पाच वेळेस दहा दहा मिनिटं बोल नये.
नाही पण
काण आता पेमेंट करू बणते बाबा वळेसात का विन तो मग दाखवू राहील तसं.
झाले आता तुमची
हम म आत्ता शिकता पाच झाले अज पंचवीस कॉल कर नाही.
नाही एक तर बाकी्या
हा. तो मला पास लावले क मग दाग होन जातील समजा. दहा पण मग दहाजकण जाऊन ये ते ते वेळ विले दिला नव्हत लग दहा दहा मिनिट पाच पाच मिनिटच कसं राहतं माणूस तटक बोलत लगेच जिकले. मग काय बोस आता प्रत्येक बैलाच दहा दहा मिनिटं म्हणजे एका बैलाच दहा मिनटं पाच वेळेस बोल.
बोलून बोलून काय बोलणार.
म तेच ना. आणि त्याच्यात पुण असज सांगेल काही समजा इतर गोष्टी दुसऱ्या बोलायच्या नाही. संतोस कामाविषयी शेती विषयी व्यवसाय विषयी तुमचा घरचा परिचय. असं समजा व्हिडिओा व्हिडिओ टाकीत आपल्याला
पायला तनू त
हम् तुम्हाला आलंच नस ना ते अजूक तुम्हाला ए एख्या सगळे पूर्ण झाल्याशिवा नाही येणार ते
हम्म क जेडी सामंगपूरा ललेका आहे.
हम् तर मी आता एकट्या द सं गरी म
ह ना.
होम.
जास्तकडेचेत आहे ना.
हा का?
मला कागदपत्र लागेल ना दहावी नंतर
कोला
हला.
कोणती का आगत पत्र
त र्रैवाचे उत्पन्न लागत ना ऍडमिशन द
हो का. काय माहिती बा आमची दिीदी आताश नव्हल गेली मला काही माहिती नाही गा्याे.
त्याची तर उी झाली.
हा हो का.
हवी झाडवर लागते ते कास्ट
नाहीव.
पाच तिघाचे काढून घ्यायचे ना आमचं का आमचं काल देतसा का? म्ह त य पण आहे ना त. पण ये ना तुमला थोड लागतं का?
नाही नाही म्हणेलागचं.
हला ग्रमला
उत्प्स दाखलं ताबडतोब निव्हत उत्प्स दाखल काही नाही एवड मग आता जन्माचे दाखले ब लाबरल म्हणत्या ना
मनला टाकले नाही काय मग का मला
जलमची दाखली एक भिमायर कोणतं या कविल्याकराचं नाही
लागत जिथं डलेवर वहिले का तिथून काढून आणत काही वेळे नाही लागत फक्त जायच
हो देत नाहीी घाटीवाली मोठ्या घाटीत देत नाही म्हणत ते लागत रिचार्जची पावती देईली आपल्याकडं
म
लाग त म्ह तुमच्याकडे होती का
ह
हा मग तुम्हाला भेटल मी मग आता एक करून घेतला ते तसा पैसे देऊन दोन हजारच मोठे पण म ते येनचराहिले अजक
लागत होरला आता रामच आदित्य सवंगीला झालेलं आहे ना तर ग्रामपंचा शेती मधून आणला मी जन्मस दाखला
हा का मी मग मा ये पोरगी बी ह माझी पोरगी दोन नंबरची पोरगी बी मग ऊून गेला स वय गाठीमध्ये मग मग काही देर नव्हत समजा
काही नाही रेल ना तू आता ग्रामपंचायतीातरायच तिथं वर जायचं
अ का तुम्ही काही नेलत का तुम् नल तर काही करून
तेणी नि आंत भाई
मग डायरेक्टच गेल त्यागली
हा
मग काय ती म्हटली अस ना काही पावती गेवती दाख काही
का म्हणले आपल्या जन्मतारीख आणि ते विचारत
हा
देते काढून तू माणूस पाहिजे फक्त तिचा आगेर तुम्ही दोन एक दोन चक्र माराण तेवढा ते लाहण्याचा घेऊन या
दोन नंबरच्या पुरीच पोहराच मग पोहराच मोठ्या गाठीला आहे बेया तरी
मला मोठ्या घाठला नाही तिी तुम्हाला अन्न झाान्न र कधी कावत नाही माग नाराचट तुम्हाला आण् का ते लाग ते बरं टाकूून आणि वेर आहे ना भेटणार नाही परत
तुम्ही ती निजे काढून ठेवली मग
एक त्यांची मी माझ्याकडं
नका
कस आहे आता काही बी काही बी स्कीम निघली समजा हा नाही या पोराच टीशीी हा नाही पोराचा जन्म दाखला तर कधी बी पटकन देता येतो
नाही आम्ही आता दिदीच आधार कार्डात नाव चेंज करायं होतं ना ओ केल होत म्हणजे जन्म तारीख थोडी चूक केली होेत त आम्ही तयार करून घेतला होतो त दो अडीच हजार रुपये घेतले होेते आमचे त मग चा चालला मग त दाखलं क त म्हणजे तसच बनून देत त्या त्याला
पैसे भरूनच आनसाल का तुम्ही सगळे दाखले?
मग नाही आता एक दि आता बोल्याच करून घेऊन येऊ इला दोन नंबरशिप
हल्ला तुम्हाला दोन चक्रात तीन पैशाच यक रुपडाच काम पडणार नाही.
ती मोठ्या गाठीत होईल का कांद्याला लेकराच्या वेळीस.
नाही नाही.
हम मग तुम्ही सांगीच स साांगीचं कधी आणलं तुमच्या?
सांगच तो दोन दोन तीन वर्षाचा झाला का तेव्हा चा आणला आता.
बई मग आता कायच देतीलन बाई मगवाल्या आता किती वर्षाचा झाला? पाचवी पाचवीचा गेला तो आता. हाव का. तिथं ग्रामपंचायत मधे जायचं डायरेक्ट म्हटलं नाही ग्रामपंचायत मधेच जायचं डायरेक्ट
हा.
हाव का. बरं पहिंगाडया आता ग्रामपंचायत आता मी घन दोन तीन दिवस गेले म अस काय माहिती. चक्र दोन एक घाला लागत असन जास्त नि?
फक्त आता पहिले बा समजा काहीतरी आता मला ती काही माहीत नाही एवढं समजा लक्षात नी काय नेलत. काही नाही एकदा ती चक्कर होइन हे आणा ते आणा आणि दुसऱ्या वेळे डायरेक्ट लगे ग्रामपंचायतीमध्ये जायचं.
एकदा का ग्रामपंचायत मधेच जायचं मग.
ते सांगतील मग.
नाही तुम्ही अदा गाटी म्हणजे पहिले ग घाटीत गेल त्या डायरेक्ट ग्रामपंचायत मध गेल त्या?
ह ग्रामपंचायती
हाव का. हो आता नवीन झाली असल?
अस नवे होईल का दोन दोन म्हणताई.
ह पोरगा पांधराच आहे बाई.
अ एक वर्ष मो
म तुमच का किती फरक आहे.
म त तवाच तवा करून पण.
काय तुम्हाला अ.
एक मिनिट दहा मिनिट उद्या जराशेक राहिले आता. वा मग मी थोडं काम करीन पुन्हा तुम्हाला मग लाविन.
हुत द्या.
हा नाही हाय दहा मिनटं उद्या त्यायला बोलून घ्या मग नवीन म्हणलं नंतर
पहिल्यांदा आदुर मधेच काटला होतान त्यो.
हा यांचा फोन होता मी म्हलं की अर्जंट काम आहे का काय.
हा उच उचलाता तुम्ही?
हा.
हम्म दिलीप पण काही काम असन करीत असन.
दुकानावर गेलते न काही अर्जट काम आहे. हम्म हम्म
तिन त राहिले आता.
हम्म हम्म हम्म हम्म ह् का